आ आवाज यायलंय काय?
हो यायला लागलाय कि.
हॅलो हा हा. ह हा चहा वगैरे झाला काय?
हॅलो हा होय होय चालू आहे नाही अजून आता करायचं पाऊस पडायला लागलाय
होय आमच्या इथं पण आत्ता थांबलाय बघ बारीक बारीक खूप यालता मगापासून.
होय आता नदीच आताल बंद झालं की येताना बघितलं. इकडचं आमच्या इकडच्या गावाकडचं बंद झालं. पाणी भरपूर आले आता नदीला.
होय.
हम्म. आता रस्ते पण बंद होतील थोड्या दिवसात आता जास्त पाऊस पडला तर.
हम्म होय होय. मग येन जाण सगळं बंद होतंय ना तिकडचं.
जाता अवघडच जात.
होय. मग कॉलेजचता कस?
मग आता नाही अजून चालू आहे. आहेत की गाड्या आता बस वगैरे आहेत की सकाळता घेतलं.
पूर्ण बंद.
लहान पूल बंद.
हा दोन पूल आहेत मग लहान एक आहे पूल तो बंद झाला. मग वर आहे वरच्या पुलावरून गाड्या ये जा करायला लागल्या मग. पावसाळ्यात आता पूर्ण हेच आहे. येण्या जाण्याचं अवघडच आहे सगळं पाहण्या पाहण्यात. पाऊस आमच्याकडे अजून थांबला नाही पडायलाच लागलाय. होय.
होय हम्म हम्म.